हॅलो.
हॅलो.
हॅलो हॅलो.
हा बोल की आवाज येतोय कणी. काय नाही जेवण करालतो.
झालं नाही अजून.
झालंय बाहेर आता जरा शेकडी करायला लालतो.
हा हा हा गॅसच प्रॉब्लेम आहे काय.
हम्म.
हा हा हा. आवरलंय घरात जरा आता जेवनाला माणसं सांगितली आहेत बाहेरची त्यामुळे. ते लसूण सोलते.
हम् हम.
तुमची घरातली काम.
आईला बरं आहे. माझे आवरली अजून थोडं भांडी परशी तेन आहे आता झाले. जेवण पोरासनी जरा छकुल्या करून दिलो.
हा.
हम्. आता जेवायचं आणि मग आवरायचं भांडी तेन.
हा हा तब्येत बरी नाही वाटत तुमची.
हम्म तब्येत जरा बरी नाही होय. काय गोळी खाली त्यांन थोडा आहे कमी. हा.
जरा आधी मध्ये येतोय नाही तर नाही चं. होय कालच्या पेक्षा कमी हाय.
शेतात आवरलं नाचना मांडून.
झालं ते कालच झालं शेतातली कामं सगळेच आवरलीत.
सगळी आवरली काय.
हो.
बाकी काय नाही बघ आता, घरातलंच हे आवरायचं की.
हा हा हा.
ते काय ओ पाऊस नाही. कालच्यान पूर्णच पाऊस कमी झालायं.
ते गावाच्या साईडला पाऊस नाही. तिथे इचलकरंजीत आहे ना पाऊस.
नाही इथं पण. ऊन पडलंय एकदम उन्हाळ्या मे महिन्या वाणी वाटालय. एकदम मे महिन्या वाणी उन्हाळाच पडलाय आणि.
यंदाच्या वर्षात.
आता पाऊस काय कवळ व्हय कमीच हाय. अजून भरले नाही नवं.
भरले भरले आता आधी खूप पाणी कमी झालेलं आत जात होते. माणस किल्ला बघायला. आता नाही आता सगळंच भरलय.
हम् हम् हम.
मग आता काय स्वयंपाक चालाय.
होय तयारी चालू अजून स्वयंपाक नाही. हम्म हम्म हम्म. तयारी चालू आहे जेवणाची. होय संध्याकाळी जरा माणसं सांगितलेत बाहेर ची शेताकडे.
हा हा शेतात लावाय येणाऱ्या सनी पोग्राम.
त्यांना जेवन करणार हाय.
हा हा हा.
त्यांचीच तयारी चालूय.
हम हम.
आमच्या इकडं आता पाऊस नसल्यामुळ काय ऊनच पडल कडकडून.
इथे पण तसच आलाय नाहीतर नाहींच.
हम हम्. काल काय गेलतासा होय तिकडे मंदिरात पहाटे.
ते देवळात जाऊन आलो. दर्शन गर्दी भरपूर होती.
द दर्शन झालं का नाही.
दर्शन मुखदर्शनच घेतलं.
हम् आता दर्शन मिळत नाही. सोड खर गर्दी जास्त असल्यामुळं.
होय. मुखदर्शनच घेऊन बाहेर पडाव लागला आम्हाला.
पहाटे गेल तसा काय.
काय ते.
किती वाजता गेलता.
सकाळी लवकर हितन उठून गेलेलो. आम्ही तरी पण तिकडे पोहोचायला आम्हाला सहा साडे सहा वाजलेले. जाया मग घरातन आवरून. गाडी पण लांबच लावावी लागली. आणि मग चालत आत गेलेलो. भरपूर आत हाय ते.
गर्दी असणार नाही. काल एक
भरपूर भरपूर गर्दी होती. काल म ते, गाडी लांब लावली चपला वगैरे पण मी तिथेच लांबच काढले गर्दी तिथं. तिथं जागच नव्हती अजिबात काढायला.
हम हम हम.
मुख दर्शन घेतलो आणि मग आलो. तिथं जरा खरेदी वगैरे केली.
गाड्या गोल्याची.
हा पोरग्याल. गाड्या
हम्म हम्.
खेळणी रुमाल वगैरे हे परत. तर डब्याला पिशव्या शाळेत न्यायला पोरांना.
हम्म हम् हम्.
बरं झालं ते पोरासनी डब्याला पिशव्या पण नव्हत्या.
काय ते,
पोरांच्या डब्याच्या पिशव्या पण खराब झालत्या म्हणलं. घेतले ते बर झालं.
गोला पण पोरग्याला पण बारक्या घेतल्या तिघांना पण घेतले ते.
हम्म हम्म.
ती एक खरेदी करून नाही राहिल एखादं दुसरी गोष्ट राहतेच. जास्त काय काय घ्यायला लागलं की.
कायतरी चुकतेय.
तुम्ही गेला नाहीत.
जेवण काय दोन, नाही कुठं गोलूला बरं नाही त्यामुळं गेलोच. नाही मी.
हा.
आणि पाऊस पण काल होता नी. दिवसा बारीक पाऊस पण होता. हे आजारी आहे डॉक्टर नस सांगितले याला बाहेर सोडायचं नाही. वाऱ्यात तेच्यामुळं मग गेलो नाही बी. होय.
एकादशीला पाऊस पडतोय दरवर्षी असतो.
होय एकादशी दिवशी पाऊस अस ती पोर शाळेतली त्या बा न्हेतात मंदिराकड. रॅली काडत्यात पोरांची.
हो पलीकड गेलेले ना श्री वगैरे.
हा गेलतीत की. जवळ नव्हतं. शाळेपसन माऊली मंदिरापर्यंत दिंडी काढलेली.
हा.
मग तेवढंच पोरं एवढी लहान पोरं काय चालत्यात.
चालाल तर पाहिजे लहान लहान सगळी पोर मंदिरल खूप लांब आहे ते.
ह पालकांना पण बोलवलेलं काय.
हा पालकासनी पण आयासनी सांगित तर नऊवारी साडी नेसून या म्हणून.
त्यामुळं मग ज्योती गावाला जाणार होती. ती काय गेली नाही. नऊवारी साड्या नेसून आता कोण जायचं म्हंटल्या. गेली नाही सोड खर. खरं सांगितलंत परवा पालक मिटिंग घेतली त्यावेळी.
हा.
नऊवारी साड्यानेसून यायचं. साडे दहा ला आयानी म्हणून. पालकांनी.
हां.
कोणकोण कुणा कोणाच्या मम्मी गेल त्या साड्या नेसून काय माहिती. बोलू लाग आता बघूया सोमवारपसन उद्यापासन सोडायचं. गेल्या त्या. दिंडीला पण या सांगितलं तर कुणाला यायचाय त्यांनी दिंडीत पण या.
काय आरडा ओरडा चालू ये त्यांचा.
गाडीन वरन उसूशी घेऊन फिरायला आगलाय उशा घ्या उश्या.
उषा घ्या.
हम्म गाडी वरन फिरायला लागलाय. बाकीच आवरलं घरातली काम‌ लवकर वाटतं मग.
होय झालेच सगळी कामं. आता थोडंस जेवणाच्याकडे बघायचं. आत्ताच सुरू केलं तर आवरेल ना जेवण.
होय तरी किती माणसं हायत?
तरी शाकाहारी ची सात जण माणसं हायत आणि मांसाहारी मध्ये पंधरा लोकं हायत.
भरपूर आहेत पं पंचवीस माणसांचं तर होणारच.
होय. ना, मग त्यांचं जरा जेवणाच चालू हाय.
हं.
झालं आता थोडसंच राहिलंय. चालू करणार आता, सुरू करणार. घरातली सगळी कामं तर झाल्यात तेही तयारी करायची.
हं हं हं चालतंय.
हॅलो.
हां बोल की. हॅलो.
हॅलो.
बोल म्हटलंय, हॅलो आवाज येत नाही?
बर ठीक आहे, मग तुम्हाला लावते नंतर फोन.
हा हा चाल
हॅलो, नंतर लावते मी तुम्हाला फो बर.
हां चालतंय.
ठेव म्हंटले.